हॅलो. हा बोल. हां. येतो येतोय. बोला ना.
हां. जेवला तुम्ही?
हा. झालं बघा. तुमचं?
माझं पण जेवण वगैरे आवरलं.
हां. हां. कुठून बोलताय तुम्ही? हां. हां. मी कबनूर-
कबनूरमध्ये नेमकं कुठं?
संधी मळा.
हां. हां. ते चंदूर साईड ला येतय का?
हां. हां. चंदूर सईडला.
हां. मी पण, माझ माहेर कबनोरच आहे. पण माझं सासर आहे खुपरी. हम्म. बाकी अजून?
हाय बघा बरय. तुम्ही कसं काय?
माझं पण निवांत ए. मुलां मुलं-
मुलं आहेत की दोन आहेत.
दोन मुल आहेत का? हां. मला एकच मुलगी आहे. हं. ती पण आता अडीच वर्षाची आहे.
होय का? हां. हां.
तुमची मुलं मोट्ठी आहेत का?
मोट्ठी आहेत. एकटी चार वर्षाची आहे. एकटा आत्ता ऑगस्ट मध्ये वर्ष होणार.
हां. हां. माझी मुलगी पण ऑगस्टचीच आहे. सहा ऑगस्ट ला. सहा ऑगस्ट ला तीन पूर्ण होणार तिला.
हांहां. हां. माझी सत्तावीस ऑगस्टचा आहे. मुलगा आहे मला.
घरी कोण कोण असत?
घरी सासू सासरे आम्ही दोघ आणि आमची दोन मुलं. सास- पाच जण असतो आम्ही. तुमच्या घरी?
माझ्या घरी पण आम्ही सहा जण असतोय. म्हणजे माझ्या मिस्टरांची आत्या पण आमच्याकडेच आहे.
होय?
सासूबाई. आज्जीसासूबाई. परत त्या आत्या सासूबाई. परत म मिस्टर, मी आणि बाळ.
हां. हां. हां.
असं. आज्जी सासूबाई तरी सत्यांनव वर्षाच्या आहेत.
होय?
हां. पण अजून काटक आहे. फुल एनर्जी. हम्म. एकदम असं. हां. फिरणं- बोलणं. अजून म्हणजे मेमरी पण शार्प आहे. असं- स्मरणशक्ती हरवल्यासारखं-
नाही. हां. हां. हां.
शिक्षण तुमचं काय झालंय?
माझ आय टी आय झालय. अकरावी पास आउट.
हां. हां.
हम्म. तुमचं?
माझं शिक्षण? बी ए ग्रॅज्युएशन कमप्लीट आहे. त्याच्यानंतर लगेचच लग्न झालं. आणि लग्नात- लग्नानंतर लगेच प्रेग्नेन्सी आणि प्रेग्नेन्सी नंतर लगेच जॉब. आता मी आशावर्कर आहे.
होय का? हां. हां. कुठ हुपरीला?
हुपरी पी. एस. सी मध्ये हां.
हां. हां. हां.
मग मला ते सिल्वर झोन म्हणून एक एम. आय. डी. सी एरिया आहे.
हां.
त्या एरियामध्ये जवळजवळ एक सोळाशे लोकसंख्या आहे.
हां. हां.
त्या लोकसंख्येमध्ये माझं जॉइनिंग केलंय त्यांनी.
हो? कधी जॉईन झालाय तुम्ही?
आत्ता दीड वर्ष झालं असेल. हा दीड वर्ष. ह्या जूनलाच दीड वर्ष पूर्ण झालं.
होय का? पेमेंट किती पडतेय हो ते? आशा वर्करसना.
पेमेंट कस असतए? म्हणजे फिक्स मानधन, फिक्स असं- दहा हजार आम्हाला पडतय. आणि हे म्हणजे आम्ही जे काम करतोय. म्हणजे गरोदर मातांची नोंदणी किंवा- मग बाळाच लसीकरण वगैरे असं असतय. चेक आम्हाला पाच हजार पर्यंत मिळत. ते म्हणजे जेवढ्या भागात आपलं काम असेल तेवढ.
हां हां हां
म्हणजे एक पंधरा हजार पर्यंत जातय. ते हां पण कसय प्रत्येक महिन्याला येतयच अस नाही. पेमेंट अस थांबून थांबून येतय. क्लिअर पेमेंट करत नाही. हा
खर येतय महिन्याला.
हा अ थांब थांबून थांबून येते पण सगळी अमाऊंट टोटल एकदम जमा होते.
होय का?
आणि एकदम जमा झाले ते पण बर आहे नाही म्हणजे सेविंगला.
होय होय बर पडतय सुद्धा हा.
हम्म सेविंग आपण जरी महिन्याला आले तरी पण थोडा आपला खर्च मग त्यातन जेवढे राहतील. तेवढे सेव्ह करायला पाहिजेत असं.
होय होय होय होय.
मग बाकी आय टी आय झालय तर मग पुढं जॉबच काय?
नाही नाही मी नाही केला म्हणजे मला बाळ शिक्षण झाल. आय टीया झाल्यावर काय झालं लॉकडाऊन पडल. त्यामध्ये लग्न झाल. हा दोन हजार एकोणीस मध्ये लॉकडाऊन ते झाल दोन हजार एकवीस मध्ये माझं लग्न झालत.
हां
त्याच्यानंतर मग काय मुल बाळ त्याच्यात मग नाहीच जॉब काही केली नाही.
हा माहेर कुठल तुमच?
शिरडून.
शिरडून हे कुरुंदवाड साईडला
हा हा कुरुंदवार टाकोडे कुरुंदवार हा.
मग मिस्टर एकटेच आहेत?
होय मिस्टर नाही भाऊ नाही दोन बहिणी आहेत.
हम्म माझ पण सेम. दोन नंदोबाई आहेत आणि मिस्टर एकटेच आहेत.
होय का हां हां
घरी वगैरे अस काय परत अस काय करताय की काय? गृहउद्योग टाईप अस मुलांना सांभाळण्यात.
सांभाळण्यात आणि मुलं लहान आहेत नाही त्यामुळे काही करता येत नाही ना आ तच एक महिना महिना पण नाही पंधरा दिवस झाले हे जॉईन होऊन ग्रुपमध्ये मी पण नवीनच
हम्म मला सुद्धा आता तीन दिवस झाले.
होय का हा हा मी झाले पंधरा दिवस पेक्षा जास्त झाले होऊन.
हम्म पण चांगल आहे हे म्हणजे घर बसून घरी बसून होऊ शकते.
होय होय चांगलय.
हम्म मॅडमांनी सरांनी प्रत्येक मेसेज वगैरे टाकत्यात सगळं व्यवस्थित क्लिअर कर मग ते महत्वाचंय.
होय होय.
क्लिआरिटी असतिया त्यांच्या मेसेज वरून.
होय होय छान कर
बाकी अजून सुट्टीला वगैरे नाहीच मग.
नाही गेले मी परवा गेलते माझं वरच्यावर जाणं येन अस
हा हा.
मग जवळच आहे त्यामुळे सारखी जान येण मम्मींच्या
हा तेे शिरढोण इ
शिरढोण इचलकरंजीवरून होय.
हम्म.
आणि.
अजून काही नाही माझं पण जाण येन होतंय पण हे. स सॅटर्डे संडे बघूनच.
हा हा म्हणजे ते तुम्ही जॉब करताय नाई.
जॉब कर बघून हम्म. आणि अधिकारी पण कधी पण म्हणजे आमच्या एरियामध्ये फिरू शकतात. मग ऑन द स्पॉट जर आम्ही नाही दिसलो तर मग ते वेगळं असतय. त्याची ट्रीटमेंट वेगळी त्यांची अधिकाऱ्यांसमोर. त्यांना उत्तर द्यायला लागतात ते आणि वेगळ.
होय होय.
घरातलं.
आणि
अजून काय नाही बघा.
हा हा हा तुमचे सासू सासरे तेन.
सा अ सा मिस्टर आहेत चांदी व्यवसाय आहे आमचा.
होय का हां हा हुपरीमध्ये चांदी खूप
हा हुपरीमध्ये चांदी व्यवसाय आणि त्यामध्ये कस मिस्टर एकटेच आहेत.
हा त्यांना हा हा हा आमच्या हुपरीमध्ये पण कोणतर पाहुणे आहेत त्यांनी पण चांदीचाच व्यवसाय काहीतर करत्यात खर मला नाव माहित नाही.
आणि अ मला म्हणजे हुपरीतल्या एवढ्या लोकांची म्हणजे जास्त ओळख नाही मी जा जास्त अस नाहीच.
हा हा हा.
आता आत्ता माहित व्हाय लागल्यात लोक.
होय काय हा हा हा अ हो हो.
आणि हुपरीत असं वेगवेगळी काम आईत नाही आठणींचं वेगळं परत अ पॉलिशिंगच वेगळं होलसेल माल देणारे वेगळे असं.
होय काय हा हा.
त्यामुळ कोण कुठलं फील्डमध्ये काम करतोय आणि कुणाचं काय बेनिफि फिट आहे ते लक्षातच येत नाही.
होय होय.
मग आमच्यातच कामगार पण आहेत परत ते पॉलिश साठी नेलेले माल पण जातोय. आणि आटणी म्हणजे आटणी म्हणून एक प्रकार असतोय चांदी आटवण्यासाठी
हा हा
म्हणजे तर चांदी पूर्ण पातळ करायची आणि त्याला मग तो आकार द्यायचा हम्म, त्याच्यामध्ये जास्त फायदा असतो
होय, मग तुमचे मिस्टर काय करतात?
आमचं ऑल ओव्हर सगळंचाय, आम्ही सगळंच करून होलसेल नं पाठवतोय
पाठवतय काय, हां हां हां तुमचं दुकान वगैरे काय हाय म?
दुकान नायी, असं म्हणजे घरीच बनवतोय आम्ही ते
हम्म हम्म
बाहेर नू न असं आणून देतात ते
होय का, जे रेट आहे ते रेट पासून देतात काय?
नाही नाही होलसेल रेट होलसेल रेट नं आमच्याकडून जातय आणि मग पुढं व्यापारी लोकं त्यांच्या रेटनं ते विकू शकतात असं क्वांटिटीवर रेट ठरतोय तो
हा हा हा खरं आपलं म्हणजे नाही जर आम्ही तुमच्याकडून घ्यायचं असेल तर होलसेल मध्येच देताय काय? असं आहे त्या रेट न?
नाही ते क्वांटिटीवर ठरतय आणि तस जर पाहिजेल असलं तर मग तुमची तुमची केवढी म्हणजे आता मोड वगैरे तुमची असली? तर तुमच्या मोडीवर किती होईल तेवढं हे करायचं मजुरी काय आम्हाला त्याची द्यायची काही गरज नाही मजुरीलाच हे लागतय ते फक्त तुमच्या मोडीवर जेवढं तेवढ्या वजनात बसणार किती होईल तेवढं, हम् देता येईल आणि हा
नायी बोला
ते कसं असतय वजनावर आणि ह्याच्यावर असतय त्याची घनता ठरत असते ना? आणि आता मध्यमंतरी चांदीचा दर पण वाढलेला
होय हो खूप सोन्या पेशा जास्त चांदीचाच दर झालेलाय आता
किलोच्या माग किलोच्या माग रेट होता. मग एक एक जण कंटिन्यू ठेवल्यात. चांदी व्यवसाय एक एक जण बंद केलाय त्याच्यावर पण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जर बघायला गेलं तर थोड्याफार प्रमाणात कमी करू शकतोय आम्ही
हा हा
म्हणजे आपल्या जास्त जवळच्यात त्यांच्यासाठी
हा हा हा
मग, आमच्यात परवा एक लग्न झालं त्या लग्नात चांदीची भांडी थोडी द्यायची होती. त्यावेेळेला माझ्या मिस्टरांनी बरंच त्यांना ला कन्सेशन दिलेलं
होय, चांदीची भांडी?
हा म्हणजे ते म्हणजे माझी मैत्रीण जैन जैनाचे म त्यांच्यामध्ये ते द्यायचं असतं ना तांब्या ताट वगैरे असं वाटी हा ते, आपण रुकवत ठेवतोय ना?
हां
त्यामध्येच, त्यांना ते ठेवायचं होतं
होय का? हा हा हा
जरा म्हणजे श्रीमंत पण आहेत सोडा ते.
होय!
म्हणून त्यांना ते होलसेलच्या रेटन पाहिजेल होत त्यात बऱ्यापैकी. कन्सेशन देऊन माझ्या मिस्टरांनी नी ते दिलं त्यांना हूं.
आहां!
पण ठीक आहे म्हणजे कन्सेशन जरी दिलं तरी पण क्वालिटी पण असते ना क्वालि
हो हो क्वालिटी वर पण थरते सोडा.
हूं आणि ते आट आटणी केल्यानंतर किती? हे येतंय त्याच्यावर ठारतय. ठीक आहे बर परत आणि मी फोन करीन, काळजी घ्या.
हा हा चालेल तुम्ही पनं बाय.